हॅलो हा बोल की. काही नाही आहे बसली चहा व
आवाज कट व्हायला तुझा आवाज. कट व्हायला तुझा.
हॅलो येतोय का?
यालाय यालाय.
हम्म काही नाही म्हंटलं बसलीय चहा वगैरे झाला. ला तुझा झाला.
नाही अजून दिदी दिली नाही चहा.
बर. पाऊस आहे का तुमच्याकडे?
होय बाई सकाळ पाासून सुरू आहे तुमच्याकडे..
होय आमच्याकडे पण सुरू आहे आता जरा थांबलाय. नाही तर खूप पाऊस चालू आहे इकडे.
म जिजू आई बाबा कुठेत?
रिकामा ऑडिओ जिजू आहेत मुंबईला आई बाबा आहेत काम करताय पाठी मागे. हम्म. कि घरचे सगळे आहेत का ठीक?
हो हो आहेत. मग जेवण कधी करणार?
आत्ता घालणार आहे जेवणाला.
काय बनवणार आहेस?
अ छोले बनवणार आहे चपाती..
ह ह इकड कधी येणार मग?
तिकडे येणार आहे का बघू कधी सोडताय.. येणारे दहा तारखेला.
सांग की मग तू सोडायला लवकर.
होय सांगते आता जीजूंना सांगितलंय तसं.. का म्हणून सांगितलेत पुढच्या आठवड्यात..
माझं पण आता कॉलेजच ऍडमिशन आहे बघू आता. तू आलीस की काय मी काम करणार नाही तूच करायच.
बर बर ठीक आहे चालते करते कि. ऍडमिशन कधी आहे
अग अजून रजिस्ट्रेशन नाही झालं रजिस्ट्रेशन झालं ना तिथे आपण लागणार ऍडमिशन प्रोसेस अजून लय लांब
हम् बर बर व्यवस्थित हच्यातहा इन्फॉर्मेशन सगळी घ कधी काय काय करायचंय ते
हम्म तर बघू कि मैत्रिणी सांगतात
कुठे घेणार आहेस ऍडमिशन
बघू पुणे किंवा कोल्हापूर म्हणालोय बघतो आता
चालतं चालत.
कुठं घेऊ तू सांग की?
पुणे.. बघ कुठे मी येते ट कॉलेजेस पुण्याचे पण कोल्हापुरातले पण.. आधी कोल्हापूरचे.. टा कुठे भेटेल तिथेे भेटेल. रिकामा ऑडिओ
पुण्याला म्हणालोय ग मी. हॅलो ऐकू येना
हा हॅलो
हा बोल आल
हॅलो
आलं की ऐकू बोल
कोण आहे का तिथे पुण्याला रिलेटिव्ह मैत्रिण आहे वय हम्म हम्म हम् बघ टाकून पण राहणं वगैरे पण सगळं बघावं लागेल ना तिकडं मॅनेज व्हायला पाहिजे सगळं
वय
बघायचं कुठं मी इथे
हम्म
चांगलं कॉलेज टाकायचं कॅम्पस वगैरे असतील असे
होय शो ोले ोले कस बनवतेस
छोले काय सकाळी भिजत घातले आता कुकर ला लावणार चार पाच शीड देणार
हा
त्याच्यानंतर न टोमॅटो कांदा जरासा लसूण याची पेस्ट बनवणार भाजणार आधी ते तेलात पेस्ट बनवणार
भाजावं लागतेय होय
होय! भाजून घ्यायचं, म मिक्सरला लावायचं
काय मिक्सरला लावायचं?
कांदा, टोमॅटो भाजून थोडस लसूण, हां पेस्ट करायची त्याच्यात कोथिंबीर थोडी घालायची एक लवंग एक दालचीन, असं घालायचं आणि त्याची पेस्ट बनवायची. त्याच्यानंतर न मग कढईत तेल सोडायचं, त्यात थोड जिरं टाकायचं ती पेस्ट केलेली टाकायची चांगलं भाजून घ्यायचं चटणी, मीठ, हळद टाकायची, ते छोले टाकायचे आणि छोले मसाला घालायचा
हां हां हां हां चांगलं होतय
होय, होय, होते छान होते तुम्ही कधी करत नाही का?
नाही ग, म्हणजे मी तर नाही केलं बाकीच करतोय सगळं पण छोले काही नाही केलं, आवडतेय मला हे खायला हं हं
हम्मम ये खायला मग
पुरी आणि छोले छान लागतय. मम्मी करतात कधी तरी
चपातीच बनवावी लागते पुरी तेल असल्यामुळे आमच्यात कोण, पुरी तेलकट असल्यामुळे आमच्यात कोण खात नाही गं हॅलो
होय होय, ते पण हांय
त्यामुळे कायममं चपाती चपातीच बनवावी लागते, पुरी नाही बनवत, आवडत नाही कोणाला.
हम्ं हम्मं आमच्या तर पुुरी लई बाबा आवडते सगळ्यांना
हां हां हां
हम्मम, तुला आवडत की नाय मग
मला आवडत्या, पण एकटीसाठी कुठं करतेस सगळ्यांना जे करते तेच कराव लागते
होय, आता ते पण हाहेय सासर,
हम्म हम त्यामुळं नाही बनवत एकटीसाठी.
हम्म हम्म हम्म माझी एक फ्रेंड आहे गं, ती मणाल ती पुण्यात, घेऊया मग बघणार होतो तिकडच, पण आता, श् श् जिजू दिदी म्हण म्हणजे
हम्म
म्हणाल्यात कि कोल्हापूरला घे
हां हां
बघू आता काय काय होतय, डोक टेन्शन आलेलय
हो ते सगळं चांगलं टाकायची, कॉलेजेस पुण्यातली पण आणि कोल्हापुरातली पण
हां
कुठं भेटेल तिथं भेटेल गं
होय सोड ते पण आहे, शेवटी लक वरंच सगळं मॅटर करते.
होय लक मॅटर करतय चांगले कॉलेजेस टाकायचे,
होणाऱ्यांचं सगळं चांगलंच होतंय लावणाऱ्यांची वाटच लागत्या.
हम्!
मग काय तर किती पण ट्राय केलं? तरी काही नाही काही प्रॉब्लेम मि आलाय.
हो मिस्टरांचा फोन येतय मला. हम्!
हो मग दोन मिनट थांबाव लाग गल-
बर बर ठीक आहे ठीक आहे ते बाहेर गेले ना कोल्हापूरला.
का कशासाठी? आवाज कट होत आहे बोल आणि पुन्हा
मित्राच लग्न होत लग्नाला गेलेली सकाळी. मग आता घरी येत असतील मग विचारताय काय आणायचं आहे का. येत येत आता हम्म!
मुंबईला नाही गेले?
मुंबईला नाही उद्या संध्याकाळी जाणार आहेत.
होय!
हम!
बर बर!
मी आधी कोकनात ते तिकडे तर भयानक पाऊस होता आता इकडे ट्रान्स करून आल्यामु होय. काल आला होता काकींचा फोन सांगत होत्या भरपूर पाऊस. म्हणून सांगत होत्या.
कोकणाचा आपण नंतर बोलूच घे.
बर बर. हम्म! ठीक आहे आणि. काय मग काय चाललंय काय करतेय?
नाहीई बाबा कुठायत.
मगर
अच्छा ह ह ह काय नाही ग मम्मी पप्पा. पना जाणार होती ज्योतिबाला. पाऊस आहे म्हणून कॅन्सल केलं वाढत. हॅलो!
होम.
ऐकू येत नाहीये?
मग जरा नेटवर्क नाही आहेे पावसामुळे.
अरे धारापाशी बसली मी. झोपलो नाहीय. थोडा वेळथ
होय.
अच्छा!
हम्म नेटवर्क येईल थोड्या वेळात कााम काय आता आवरलं सगळं. आता रोटून वगैरे काढल्यास जेवणाला घालायचं.
हा हा ठीक आहे. कलजी जुना कॉल - -
बर बर.